हॅलो हॅलो हॅलो येतोय आवाज?
हॅलो
बोला आवाज येतचं आहे हा येतोय येतोय आत्ता आला आवाज आवाज हा ना झालं जेवण? जेवण बनवलयं जेवले नाही अजून. नाही जेवले का हा हा हा आमच झालं आता जेवण म्हंटल बघू आता झालं काय हो झालं.
आमचं आज लेट झालाय.
का बरं लेट केला आज? असं संध्याकाळीचं नाश्ता केलेला ना हम्म मं उशिरा जेवाय त्यामुळे लेट झालं जेवण हा हा हा भूकच नाही, आमचं आत्ताच जेवण झाल्या आज कसं सुट्टी आहे म दिवसभर खाणच चालू आहे एक एक एक एक चालूचयं हं हं हो का हो ना हं आता हं आता, कसं घरात बसून काय करतासा? मग कंटाळा आणि आज आता पाऊस चालू आहे आमच्याकडे, आनंदाची गोष्टचं. हो हं हं हं आमच्याकडे पण पडतोय. हो ना, दुपार पासून आमच्याकडे पण आलाय आज, छान वाटलं पाऊस आलेला. म्हटलं चला आत हो जरा गारवा गारवा. पण आणि पाऊस आला ना एकदम छान वाटलं असं वाटलं बर झालं आला. होहो आता उद्या वटपौर्णिमा पण आहे हो आत्ताच बाजारातून मग जाऊन आले मी पण. ओलं परत मार्केट मध्ये पण खूप गर्दी आहे हो खूप गर्दी अन् त्यात, पाऊस पण आहे ना, मग आता बाजर हम्म. मग फुलं परत ये याच ये नी का. पूजेच साहित्य, आंबे हां हां. घेऊन आले ते पण, हो सगळं परत त्याच साडी अन् ते टाकलेलं होत पिको फॉल ला ब्लाऊज शिवायला ते घेऊन आले. हा बोल, हे तर टायमात कस आपण हे कर
चालेल हॅलो.
हा बोला तेच ना, मग काय बोलता. म्हटलं साडी ब्लाऊज ते टाकलेलं होतं ना याला. पिको फॉल ला ब्लाऊज टाकलेल होत शिवायला ते घेऊन आले. आता उद्याची तयारी चालू आहे. म्हटलं आता आता मी फोन लावू आणि नंतर मेंदी काढू हातावर. हा ना तुम्ही काम वगैरे पण काढतात ना. मेहंदी ला काढते मी. मला आवडते अस काही कार्यक्रम असला का, मेहंदी काढते हो, हातावर खूप छान दिसते ना हो. तुम्ही नाही काढत का? कंटाळा करता, नाही माझं लग्न नाही ना झालय अजून. हो का सॉरी बर का मला माहिती नाही.
नाही तशी मी छोटीच आहे माझ आहे हां हा हा. नोव्हेंबर मध्ये आहे. हो का अरे वा येऊ मग आम्ही पण लग्नाला. बोलवा आम्हाला हो या नक्कीच हो येऊ येऊ लग्नाला येऊ आम्ही.
हा ना.
अजून काय चालंय. काय केलतात मग जेवायला, आता जेवायला ना? आता जेवायला वरण. भात भेंडीची भाजी पोळी पापड लोणच. एवढं सगळं केलत, का हो सगळं. संध्याकाळी लागत थोडं भात वगेरे. दुपारी वरण केलेलं होतं, मग वरण होतं मग परत भात लावला थोडासा गरम गरम. लाईट हम्म. तुम्ही काय केलं आज स्वयंपाकात?
आमच्या इथं मच्छी केलेली आहे.
अरे वा मच्छी आवड ती मला पण आमच्या इथं कोणीच खात नाहीत. मला एकटीलाच आवडते हो. म्हणजे इथे नेहमी असतेच मच्छी होय ना बनवलेली. आमच्या इथं कस चिकन खाता, मच्छी मला एकटीला आवडती खूप. पण घरात आणायचं म्हटलं ना मग कंटाळा करते साठी मी पण. हा दुसरे कोण खाईत नाही. हम्म. कोण नाही म एकट्यासाठी, असं वाटत नको म तरी बाहेर गेल्यावर घेतो आम्ही. फ्राय करून घेताव बोंबील, मच्छी हे घरात जमत नाही ना, आम्हाला करायला, हे जाऊन दोनदा आणला ना, पण मला जमलच नाही. मगं मच्छी फ्राय झालीच नाही माझ्या कडन. ते तेलामध्ये टाकलं ना, पीठ सगळं आसं तेलामध्ये आसं टाकलं ना, मच्छी फ्राय करा करायला ती पेटते ना, सगळ आस वीरगळून गेल तेलात. जमलंच नाही मला तुम्ही सांग रेसिपी एकदा मला? बिनाईचं पीठ लावलं का तांदळाच हे? तांदळाचं पीठ मिक्स करून
हो अ रवा
अ रवा बघा एकदा आमच्या इथ रवा पण लावतात. ना रवा का, हा हा बघू ना आता तेच म्हटलं दया ना मला रेसिपी दया कोरडच लावायच ना?
हो कोरडाच त्यामध्ये आपलं आपण पहिले मॅगनेट करतो ना म्हणजे मसाला वगैरे लावतो
मसाला हो हो
हा तेल लावून ठेवायचं, आणि नंतर मग त्यानंतर रवा पूर्ण लावून घ्यायच आणि मग ते
आणि म तेलात टाकायचं हो ना तेल भरपूर टाकायचं का? आस तळून काढायचं का थोडं हा भरपूर टाकायच, म्हणजे खाली तव्याला चिपकत नाही ना मला वाटलं आपण ते तळतो ना भाजी वगैरे घरी आसं टाकता का नाही? ना बरं मला माहिती नव्ह त मी पहिल्यांदा केलं ना, मग तेल भरपूर टाकलं होत. का म्हणजे चिटकत वगैरे नाही ओ नाही आता एकदा करून बघाल, मी
हा बघा नक्की करुन
बाकी नॉनव्हेज वै नॉन व्हेज वगैरे खाता ना तुम्ही? दुसरं हे. चिकन वगैरे, हो ना खूपच स्मार्ट आहे ओ काहीच्या काही आहे ना, तुमच्या
आमच्या भाइची
हा ना आमची इकडे आमच्या इथे, आठशे रुपये आठशे रुपये किलो, तोच भाव आहे ना,? हा हा तरी पण थोडं फार आणावच लागत. हो महाग हाय आता, आता काय केलं जेवणात? आता मच्छी का मटन? हो का आरे वा! तुमच्या इथे मच्छी स्वस्त आहे ना? हो आमच्या इथे नदी मध्ये आहे ना, त नदीमध्ये पकडून आणलेले होते भारी हे म तुमचं काम नाह हा हा हा. आणि पकडून आणतात. हो का ते ग काय लावता ना? गळ लावता ना काहीतरी? हा. त्याचा गल लावतात परत जाळ असत मोठा. हा हा. मोठासं ह. हम्म. इकडे खूपच महागे आमच्याकडे खूप म्हणजे खूप महाग ये. पापलेट पण खूप महाग इकडे महाग नाय तरी विकत घेतली ना हा तर तरी स्वस्त तय हो ना. हा हा. जवळच आहे ना नदी वगैरे. ह ह चालेल ना. स समुद्राची मच्छी कशी आहे महाग हो का वाम नदी दीची मच्छ तर कोण आमच्या इथ विकत नाही घेत सगलीच जातात जवळ असेल ना? तुम्हाला नदी जवळ असेल ना? त्याच्यामुळे आणि कस सवय असेल ना काढायची. हा हा सवय आहे नाही. सगळी जातात आमच्या इकडे हा हा. आमच्या इथं असं काही जवळये ना नदी बदी असं काहीच नाही म लागलं तर आम्हाला बाजारात जावं लागत घ्यायला. गेलं का ख खूप महाग भेटत असेल ना? हो खूप. मागे पापलेट ना हजार रुपये किलो आमच्या इकडे. हो का हो. पाचशे पापलेट वगैरे महागच हाय पाचशे रुपयचे दोन. किंवा तीनच पीस यता मोट्ठे अशे.
हो.
हो ना हम्म. आणि वाम पण महागे वम बी आठशे रुपये. किलो नऊशे रुपये किलो हा हजार रुपये किलो असा भावये एवडी आमच्या इत नदीत आणतात पापलेट कोकणात नाई आता आम्ही त्या दिवशी आणली होती ना एकदम आगे पाचशे रुपयाची आर्धा किलो आणली होती. पाचशे रुपयाचे अर्धा किलो आणले हा.
आमच्या इथ वा
हो इकडे खूप महाग ये आमच्याकडे इथं वाम, कटला, मले इतकी स्वास्त होय ना. तुम्हाला बऱ्याच माशांची नावे माहिती असेल ना? पकडूनच आणतात ना.
माश्याचे नाव माहितीये खात
माशांची नावे माहितीये खातो ना ते अहं अहं हो ना. मला मच्छी खूप आवडती पण कसये एकट्यासाठी करायचं कंटाळा करता ओ. हम्म. बाकीची खाती नाही घरात कोणी. ते म्हणता वास येतो, वास येतो बोंबील जरी केलं तरी घरात वास येतो. त्यांना म मी का कोणी नसल ना हे बाहेर गेले ना सकाळीं बोंबील पण बोंबिलणा बोंबिल काय तेना रव्या मधी करून बघा. खूप छान होतात आणि एकदम कुरकुरीत होतात हो रव्यात ना. मी ना एकदा एकदा बाहेर फ्राय करून आणलते आम्ही विकत. पण ते परवडत नाई. हो. तिथंच बोंबील घेतलं. नाई परवडत नाई आपण घरी केेलेला बरं. हा ना. ते पण तसेच करायचे का रव्यामध्येच? आणि ते दाबून ठेवता का पाट्याखाली? नाय नाय आपल्या हाताने दाबलं तरी चालतात कारण का त्यात पाणी खूप अस तो ना हा हा हा कारण मी ऐकलं ते पाटा खाली नाई तस जड काई असत ना त्याच्या खाली ठेवायचं. एक दीड तास नाय नाय एवढे नाही मग ते चे पूर्ण ते मॅश होतील ना हो का? हा ह.
हो
स ना कस तुमच्याकडन थोडीफार माहिती घेतली म्हणजे आपल्याला पण कधी वाटलं ना करावं करून बघू तुमची रेसीपी वापरून आता जेवण कधी करायचंय
आता करते
हा नाव मा तुमच्याशी बोलून छान वाटलं बरं का ताई मला पण खूप छान वाटत हो ना असंच फोन करत जावर त्या व मी पण करत जाईल तुमला चालेल चालेल हो चालेल गुड नाईट